हा बोलकी, हॅलो
टायगर आला असा
बसलय बघ, आता आवरलं घरातलं होय आता जेवण आवरल. ते गॅस सप्लाय का? मग चुलीवरती शेगडी व लागलोय करायला मग नंतर न एक एक होय उकडते म ग तेच की म्हण चहा ला गॅस पेटो चूल पेटवलेलो, हम्म, चूल पेटावलेलो चहा करायला, त्यामुळ हे केलो, मग लागल जेवणाला घातलो म्हणल बस
हो पेटलेलं चुलीवरच.
म्हणल घालूया नाहीतर म नंतर ना म
तर काय नंतर आणि ते डबल पेट पटवा हे करा
होय म्हणताना मग म्हटल पडू दे तिकड म्हणल त्यातन पण भात आमटी करून घेतली.
हो आता काय उष्णता आहे त्यामुळे गरम जेवण करायला डबल हे.
काय घेण देण नसतया आणि अस पण होय. आणि त्यात म मामा जेवत नाही मी नाही मागून. नाही मग भात आमटी भाकरी हाय सकाळची भाजी हाय. दुपारी दोन वाजता जेवला कि मग जेवू वाटत नाही. आता घरा जेवलोना दुपारी तेनी आल्यावर. हम्म
हा हा.
त्यामुळे. आवरलं तुझं ना? हाय बघ बरे. तू आहेस व्हय?
आवराया लागलो बघा भाकरी करायलो.
हा हा
काय ते?
हा. आवरलं काय म्हणलं.
हाय सा बरे आवरलय. चाललय बघा जेवला तू आज डबल जेवण? नाॉनवेज साखरेले.
आज शनिवार हो.
होय आज म्हणजे शनिवारच आणली की सोमवारच खाय लागतंय. रविवारच आणि रविवार च आणल की मग सोमवारचं खाया गा सोमवार आणि गुरुवारच खायच नाही ना. मग ते मात्र होते त्यामुळे शनिवारचं रविवारचं कधी आनत नाही. रविवारच आणि मग बुधवार च.
हा हा मंगळवारी आणि शु विषय ह्यो. शनिवारी आणायचं मग.
शनिवार शुक्रवार असं आणायच.
हम ते बरं पडतंय खरं दोघं जण आहेसा संप
होय मात्र होते ओ ते जरी दिसलं तरी मापात केलं तरी ते थोडं उरतंय.
होय तेच बोंबाबोंब होतीय सगळी काय नव्हते. तर काय
तुम्ही खाताय सा का नॉनव्हेज?
ह वेजच की हम् आमच्या दादा उद्याला रविवारी आणतील. झालं दोन वर्ष
ह हा म्हजे कशासाठी बंद केलायसा.
नरु कर उठला या त्यामुळे बनले.
कोणता गुरु?
ते करार महाराज आहे वसंत गडकरणून. त्यांचं
ह हम्म हम् मग त्यांच्याला नॉन व्हेज चालत नाही.
हम् नॉनव्हेज कुठलं पण गुरु केलं तरी पण नॉनव्हेज कुठलं चालत नाही. सोड आणि तसं काय चालत नाही. पण नाही खर म्हणजे एक त्यांच हे माहिती असते आपल्याला मग का खा.
हो ते खा न म्हण आपण त्यांचा म्हणजे शिष्य झाले म्हण आप खायचं तर कस.
आणि खा म्हणजे ते आपल्याला माहिती असते नॉनव्हेज खाउ न काय होते अवस्था. म्हणजे मग तिथं म्हणते सांगत नाही सगळं.
हो म्हणजे तिथं मग तुम्ही जातास काय?
होय. गुरुपौर्णिमेला जातोय की. आता जायचं की गुरुपौर्णिमाल्या वर्ष वर्षीतन एकदा भर म्हणजे त्यांच कार्यक्रम असत भरपूर ऑक्टोबर मधे पण असतोय. खर कामात ना जायलाच भेटत नाही. मग गरुपो र्नीमेला कस गुरुंची भेट व्हावी म्हणून जा
हा म्हणजे म्हणून जायचं ते.
हम्म म्हणून जातोय.
होम ते गुरु शिष्याची भेट व्यावे असं म्हणतात ते खरंय खरं.
होय ग्रुप पौर्णिमे मग तेवढ्यावर न जायच. आपलं असावं गुरु हायीत आपलं म्हणून जायचं.
ह ह मग काय काय तीथ असते?
काय भजन कीर्तनच असते सोड देवाचंच कार्य क्रम असंतात अस काही हे नाही बाहेरलं काय दुस या आता आप ण नामस्मरण करतोय तसंच की देवाचं.
मग त्यांचं नाम स्मरण कसं करायचं? च
ते तीनचं सांगितलेलं अ नाम आंद म्हण दिलेला असते.
ला सांगतात काय?
त्याट्याला सांग ते तस सांगायच नसते नाही नाही सांगायच नाही ते अनुग्रह म्हणून देतात. आमच्या मग ते हे य ते आपण जप करायच असतोय त्याच हे असतय.
हम्म हम मग ते तुम्ही म्हणजे प्रत्येकाला स्वतंत्र बोलवून माहिती सांगतात काय?
कद्र बसवूणच जी घेणार आहे त्या सगळ्यांमध्ये माहिती असतय ते. म्हणजे जी घेणार आहेत तेच नाहीच घेतात नाही, नाही नाही ते तस दुस त्र कुनाला नाही सांगायचं, असं असत वेगवेगळ तिथ वेगवेगळं असत. ते गं. जे प्रत्येकाच गुरु वेगळं त्यांच वेगळं सा सांग नं एक एकाच असतय सगळ्या गुरूंचं सांगण एकच असतय पण फक्त पद्धत वेगळी. एवढंच, त्यांची पद्धत वेगळी हिंदीमध्ये सांगणाऱ्यांची हिंदी पद्धत वेगळी, मराठी
हा म्हणजे हिंदी मराठी कॉमन म्हणजे दोन्ही पण आहेत काय?
च ते तेच नाही, कोण हिंद च हिंदीत असत त्यांच करतात. कोण मरा ठी असत्यात तेनचं करतात म्हणजे जे आपल्याला पट लतिथ जाऊन आपण ते म्हणजे आपल्याला त्यांच एक हे ध्यान लागलेलं असते ते करायच.
हो, मग ते सगळे म्हणजे जे जे म्हणजे ध्यान करणार आहेत. ते म्हणजे नामस्मरण करणारे हायत त्यासानी एकत्र बुोलवून ते देतात काय? नामस्रण
ज्याला इच्छा आहे कनी. त्यांनी काय असं कुणाला जबरदस्ती करत नाही कोणाला काही सांगत नाहीत सोड. पण म्हणजे आपली इच्छा आहे. हा नाही नाही तसल काही नाही आपल्या मनाची इच्छा हम् म्हणजे आपल्या मनात अस इच्छा असते. त्याला नाही ज्याला की बाई नाही मला या मार्गाला जायच आहे. तर तिकड आता काय अंधश्रद्धा किंवा असं काही नाहीय म्हणजे दुसरं काय त्याला अस. बळी बकरी बिकरी देतात असलं काही प्रकार नस त्यात तीथ, हा तसलं काय नाही. आपल्या मनासाठी मनाच्या समाधासाठी पण
म्हणजे आपल्याला आपल्याला एक समाधान म्हणजे आपल्या मनाला एक समाधान मिळाव. हा हा, म्हणजे आपल्या मनावर कंट्रोल होण्यासाठी.
हा म्हणजे कसं असत. ते आपले आपण वागणुकीत पण आपल्या वेगवेगळ्या बदल असतोय नाही.
हा म्हणजे आपला स्वभाव.
कर्माप्रमाणे कर्म असत्यात. मग ते एकेकाला कसं गुरु करून घेतला. की तेज म्हणजे म्हणतात. जन्माला येऊन एक गुरु असावा मग मग तसा ते करून घेता म्हणजे भरपूर जण करून घेतात.
हा हा
च मग तसच आम्ही पण करून घेतलाय. म्हणजे काय लोक लोकांचं असं प्रत्येक करून घेतय प्रत्येक जण म्हणून करायचा नसतोय तो.
हा म्हणजे आपल्या इच्छ नुसर दुसरं ज करते म्हणून
आपण करायचं नसतं ते पण आपल्या मनाच्या समाधानासाठी हा आपल्या मनाच्या समाधानासाठी करायचं असत. हा म्हणजे त्याची काय अशी प्रसारणा करायची किंवा अंधश्रद्धा असावी. असलं काही नाही त्याचं भानगड
हा हा म्हणजे आपल्या मनाला एक अ म्हणजे चांगलं शांतता मिळावी. तेन
त्यासाठी असतंय ते वेगळं. आपल्या मनाचे समाधान ध्यान लागावं आपलेला. त्याच असं तय ते. असं कुठल्या देवाचं किंवा ह्यच नसतय. असं. ठरवून काही लोक नसत्यात तिथं. भरपूर लोक येत्यात म्हणजे कसं. त्यांची ह्या असत्या हां भरपूर असत्या हां तसंच की आम्ही पण असं यूट्यूबवर वगैरे. वगैरे कीर्तन तेचं कीर्तन ऐकायची सवय लागलेली. पहिलं म. ते आम्हाला त्यांचं ध्यान लागलेलं मग त्यांच्यात गुरुपौर्णिमेला गुरु देत्यात. गुरू. करून घेत्यात माहिती होत म मी काय आता पहिल्यांदा केलेलो नाही तो, मी आता पासा वर्ष झालोय जातोय तिथ पण.
त्यांचा.
होय मंदिर आहे मोठ. मग ते असं जातोय आम्ही पहिल्यापास मग ते. त्यांच आईक कत ऐकत अस आम्हाला हा कीर्तनासाठी जात होतो, कार्यक्रम असायचं म्हणून देवाचं जात हुतो पयल पण ती अशी सवय लागली आणि तेंच म्हणजे आम पटतय आपल्याला, हा हा म ते म्हणजे
पला पण अस गुरु हवा. घ्यायला पाहिजे हसं
आणि आपल्याला कस त्यांच म्हणजे एकन ओढ लागत्या की, बाबा आपण आता आपल्याला कोण काय करतय कणी आप पल्या साध्या माणसांना पण कस हाय क ते आपल्याला म्हणजे आपल्या ह म्हणजे गरजेसाठी आपण सगळ्या सुखसोयी बघत असतोय म त्या सगळ्यातन म वेगळा मार्ग म्हणून आपण ते करायचं असतय.
ह ह.
म्हणजे आता जग करतय की सगळच करतय. पाप पुण्य सगळच असतय, होय पण हे आपल्या मनाच्या समाधानासाठी, आपण जगासाठी माफ करायला जातोय. नाव ठेवतोय, हे नाव ठेवतोय आपल्याला म्हणून लोकाचा वि चार आपण करतोय तसल करायचं नई त्येला
ह ह.
मनासाठी आपल्या मनाच्या समाधानासाठी सगळं करायच. असं असते ते म आवरलं सगळं?
काय ते?
उम्म. घरातले आलीत? हा हॅलो.
त नव आताच आल्यात.
हा हा तेच म्हणलं आवरलेस का बघु गुया म्हणलं दिदीन काय फोन बिन केलता काय, दिदी आलती काय?
आलेल्या मध्ये राहायला अड दिवस होत्या सुट्टी होत् म्हणुन आलेल्या. आव दिवस राहिलं आणि गे लं.
हम्म तेच म्हटलं.
हम
बघुया म्हटलं फोन करून काय काय करालायस, आवरून बसलोय सगळं आवरलं सोड. म्हटलं आता बघूया म्हटलं फोन करून काय काय काय करालागलायसा काय नाही.
हो हो
हम्म म्हटलं आवरलंय का बघूया, हाय बघ. तू आहेच व्यवस्थित नव.
हाय की.
ना चालते, चालते‌. आवर मग तुझ पण. हॅलो हॅलो
चालते ठेवू मग.
ठेव ठेव.
हा